अच्छा हा हा तुम् तुम्ही पण पवार का मी पण पवारच आहे.
हो हो मी पण पवारच.
ह कुठलंय तुमचं गाव वगैरे?
आम्ही नंदगाव कडचे नय डोंगरे
अच्छा नाय डोंगरी का?
हो.
होय हो तिकड च बरच म्हणजे आपलं ऐकलंय आम्ही त्या साईडला तिकडे डोंगरी च वगैरे.
हा आमच्या कडे - ठीकाय फला ते अ गावाकडे हे असत त्या म्हणता बैरवणाची - - त्रास होतो बई
कोण भैरवनाथ
हा लई त्रास देत. हो.
हो का मजा येतच म्हणजे ती कधी साधारण कुठल्या महिन्यात वगैरे असते ती?
अ मार्च महिन्यात येते मार्च एप्रिल महिन्यात येते ती म्हणजे आता आ या वर्ष होती एप्रिल स्टार्टिंगला म्हणजे मुख्य रामची असते तर दहा दिवसाची असते. पण मग ती पूर्ण एक महिना नाही येत घरात आनल दहा दिवसात लग्ना न वगैरे आमंत्रण देतो. तिथ सुद्धा
ते पूर्ण गावात गावदैवत कुलदैवतच असते त्याच्यामुळे मग ते सगळं पूर्ण हा आमचे पण तिकडे गावाकडे कुल देवता असते देवीची असते.
हम्म आणि एकडे माझ्या माहेरी
यात्रा म्हटलं ह यात्रा म्हटलं म्हणजे अगदी महिनाभरापासून तयारी चालू असते सगळ्यांची
हो हो गावात पुजारी वगैरे असतात ना आता अ वयोवृद्ध जे व - व्यक्ती असतात जरा म्हणजे वयोवृद्ध नाही हायना मध्यम वयाचे जे असतात त्यांना कस ही परंपरा सगळ्या जपून अजून पण गवा
ते माहिती आहे. हो ते अजून आहे तोपर्यंत ठीक आहे चालू आहे सगळ्या गोष् म्हणजे या नवीन पिढीला कमीत कमी आपण म्हणजे त्यात ते माहिती तरी होत.
तिथे आपण जव्हा सिटीमध्ये येतो ना तिथं बघा आता सिटीमध्ये च अ घेतलं नाही कालिका मातेची यात्रा अस ते बघा नवरात्र उत्सव पर्यंत तीथे आपले आपले पवारांचे येते ना ते कुलदैवत मग तिथं तिथं नाही आता आता नाही बघायला भेटत एवढं रुढी परम
नाही ना तेच ना आणि गावाकड कसं मुलांना पण नवी आप मुलांना माहिती व्हायला पाहिजे ना त्यांचे पण आपले काय रीती होते. काय ते कळायला पाहिजे गावाकडे थोडं जत्रा काय म्हणजे त्यांना कळायला. तरी पाहिजे की काय असतं काही नाही. आणि मजा येते छान सगळे जमतात वगैरे नातेवाईक वगैरे. त्याच्यामुळे छान वाटतं ते.
गावाकडच्या यात्रेतेत एक मजा असते पण एकदा वीस रुपये तू जरी घेतली तरी ते गावातले मुण इतके बिचारीे खुश होतात खरंच
हो खरंच आणि कस आहे आपल्यापेक्षा त्यांना उत्सुकता जास्त असते अगदीच्या पूर्ण घर आवरापासून पाहुणे येणारे म्हणून अग त्यांच्या शेताची कामं करून सुद्धा तेे सगळी तयारी करतात अगदी यात्रा म्हणलं म्हटलं.
आमच्याकडे तर डायरेक्ट म्हणजे मांड्यांचं जेवण असणार आहे ते जेव्हा म्हणजे पाहुली त्यावेळेस त येतात नाही तिथं आता मुली सासरी आहेत तर मुली माझं बाकी सण जे असतात त्या जात काही अ दिवाळीच्या सुट्या आणि येऊनळी सुट एवढं हा आ अज मेन म्हणजे मग त्यांच्यासाठी आपल्या गावात ज पण मुली आहेत किंवा बाहेरगावी मुलं वगैरे सगळेच कसं एकत्र ते वाट
अशा निमित्ताने सगळे भेटतात पण ना एकमेकाला चांगलं वाटतं ते. ते दिवस चार पाच दिवस कधी निघून जातात ते कळतच नाही मजा आहे यायची.
नाही पण चार पाच दिवस कुठे जागा तसं
हो ना ते मज्जा असते पण ते जत्रेची अजून बाकी ठिकाणी पण की
एक मजा पण असते आणि व सांगते की अ जे घरात सून म्हणून आहे ना ती
हो तिच्यावर खूप प्रेशर असते बिचारीवर कामाचं.
आपने एकटच नाही का उठले की झाला ब्रश केलं की लगेच चहा ठेवायचा. त्याच्या वगैरे चहा होत नाही विवाज अनुभू स चहा होत नाही केवढ्यात लगेच चालत एक चहा आंघोळी होऊन जातात अरे त्यांचे कपडे घेऊन बाहेर कपडे धुवायला बसल की लगेच एकेकाचे कपडे
आणि एवढंच मोठा परिवार असला खटलं असलं कि तिथं होतच
हो हो ती झाली ती पाहून ते कपडे सुकत टाकूून नाही त्यावर लगेच त्यांची जेवणाची तयार करायचं चालू
हम् नाही पण ते एक बरं असत नाही, एक बरं असत बघा मुली जरी सासरी गेल्या म्हणजे माहेरी गेल्या किंवा कुठे गेले तर त्या आत फिरतच अस पण बाकीचे ह अजिबात काम नाही करायचं विचारा घरच्या सोन्या वहिणी करत राहत
हो हो काय म्हणजे मेन म्हणजे सांगू यात्रेला जर जायचं वाटलंय दोन दिवस जायचं वाटलंय ना मग का एवढं विशेष नाही वाटत पण नाही का घरच्यांना आता सगळ्यांनाच आवड आहे की आता आपण पाच सहा दिवस जाऊ आपण वर्षभरात कुठेही नाही गेलो
कठे गेलली?
भेटतील पण मग त्यावेेळेस खूप आला काठी फिरली तर.
तेच ना ओ, बिचारे ते पण काय, काय ठिकाणी कस अस- त, मुली पण करू लागतात, म्हणजे कोणी जर जेवण बनवते त बाई आम्ही बाकी- चे काम कर-
आमच्याकडे नाही, आमच्याकडे अजीबात नाही. आम्ही ती म्हणजे त्या गावाला दूर राहता आणि मी एकटी. त्याच बिचारा पहिल्याच म्हणजे- वगैरे हे आता मी पण हे अस माझं जॉबच असत, त्याच्यामुळे मी पण ईकडन बोर झालेली असते, मी तिकडे- आणि न अजून फुल जाम व्हाय- च. अस वाटत, हा, हा, अस वाटत आलो-
आणि ते इकडच्या तिकडच्या पण आलेल्या असतात ना, सगळ्यांसोबत. बोलणं, भेटणं, फिरणं, बस- ण, शेजारी काकू काकांकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा.
जे, जे माहिती का त्यांना वाटेल तेव्हा परत चक्कर मारायचा, मंदिरात जाऊन बसायचं. तिकडे आपल्याला तस नाही. आपले सगळे काम करून मग अजून वरून ते म्हणतात, आमच्या बरोबर परत जावं लागतं. म्हणजे इच्छा नसतात, मजा तर कामाची जास्त मजा येते आजून.
हो. आणि आता त म्हणजे, खूपच वाढायला लागलं ते, म्हणजे छोटी जरी देवीची- यात्रा असली, मंदिर जरी छोट असलं तरी- बाहेरचे ते खेळणेवाले किंवा विकणारे, सगळे किती भरपूर असते गर्दी.
भरपूर येतात, बाहेरचे लोक पण येतात ना आणि- सगळ्या समाजाचे येतात ठरवून, म्हणजे असं ना असं नाही की, हा ह्यांचा देैव आहे ह्यांच्यापुर- त आहे, असं नाही सगळे येतात पण.
जे गाव पातळीला जर यात्रा आपण गाव येतय त्याच्या पूर्ण, पूर्ण गावामध्ये- आणि त्यांचे एवढे छान नाते बनलेले असतात ना, कि ते आँदर का- स्टचे जरी असले तरी, त्यांचे नाते असतात, कोणी मुलगी मानलेली असते. किंवा कोणी म्हणजे, काही नाते त्यांची असतात ना, त्या नात्यांची- त्या ईशोबाने ते नाती जपत राहता, बोलवता एकमेकांना.
कालिका मातेची जत्रा किती मोठी भरते नाही, दोन, तीन दिवस- आपच्या तिकडे एक म्हणजे मुंबईकड- कल्याणला असताना दुर्गाडी देवीचीच होती यात्रा नवरात्रीमध्ये, खूप म्हणजे अगदी- खूप असते चार, पाच दिवस. चालते ती तरी सा, नऊ दिवस तर तुफान गर्दी असते तिकडे. ट्रॅफिक वगैरे पूर्ण जाम सगळीकडे पण.
हो, मी ना आता सध्या कूठ आहे तुम्ही राहायला?
मी इथेच आहे नाशिकला, आधी तिकडे होती मी तेव्हाच सांगते म्हणजे खूप- देवीचे नऊ दिवसाचे खूपच हे असते ना?
नाही, नाही का मग आता आपल्याला बघा. अ कालिका मातेला जायचं असलं तर अ याच्या भरपूर म्हणजे रोज अ कधीही गेलं नऊ दिवस नवरात्री मध्ये? तरी पण आपल्याला दर्शनाला कधी कधी बाहेरूनच दर्शन करावं लागतं.
हो का? ह
मोठी लाईन लागलेली असते, तुम्ही नाही जात तिकडे?
नाही मी इकडे या वर्षीच आली त्याच्यामुळे मला तिकडचं नाही म्हणजे आले होते मी. पण नवरात्री मध्ये काही गेली नाही, कारण एवढं म्हणजे ह ते खूप दूर. हा दूर प अगदी म्हणजे? पार्किंग खूप दूर होती त्याची आणि खूप मोठ्या लाईनी होती रांगा लागलेल्या सगळ्या. त्याच्यामुळे काही जायण नाही झालं माझं.
नाही भरपूर गर्दी असते इथे पण हा.
अजून कुठल्या कुठल्या वत आहे इकडे? अ म्हणजे अ फक्त देवीचीच असते का? गडावर वगैरे पण खूप गर्दी असते.
तुला हेवी आहे घड भर. बापरे! नवरात्री मध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे देवीच मंदिर असेल तिथे यात्रा असते. ते अन तिथं भरपूर गर्दी आह. नवरात्रीत, आणि कस? महिलांचे उपवास असल्यामुळे ते महिलां आहेत जायला पाहिजे.
हम्
आहे चालू होईल उपवास तर मग आता ते नवदुर्गाचे उपवास धरले पाहिजे. मग महिलांच कसं असतं? आज ह्या देवीला जायचं. उद्या त्या देवीला आता आपल्या इकडे आहे ना नाशिकमध्ये चांदवड, चांदवड एक. लेल असेल ना तुम्ही?
हो हो हो
राजवडला रेणुका मातेची यात्रा असते ती पण खूप ती यात्रा पण खूप छान असते ती पण नऊ दिवस यात्रा असते तिथं.
हो ना? चांगलंय पण अशा निमित्ताने, ह काय म्हणता?
आमचं चाललंय ह्या वर्षी जायचं म्हणजे मी खूप लहान असताना गेलेली आता. मी या वर्षी चालू देत चाल, नवरात्री मध्ये नाही का? जरा जाणं होत.
पण तिथे चेंगराचेंगरीची पण भीती असते ना गर्दी खूपच असते म्हणजे रोज गर्दी असते. गर्दीमध्ये काय बरेच असे पण मुद्दाम पण अशे घुसलेले असतात चोर वगैरे. ते काय पाकिट चोर, म म सोनं, मंगळसु सूत्र, चैन वगैरे असे चोरीची कामं करतात ब जे रिकाम टेकडे असतात ते.
आणि ते चोरीचे काम तर करतातच करतात म्हण म्हणजे एखाद्या वेळे पण अ चुकीची वस्तू नाही का? आपण आतडे. अ हे म्हणतो वन ग्रॅम मधले माळी वगैरे असतात त्याच्यात चोर फसून पण जातात ह. ह
कारण आता काहीच नाही ना कळतच नाही न. समजतच नाही नाय ना आ ऑरिजन आहे की?
यात्र वाटली ते खूप चांगलं पणी आणि तेवढं? अ
हो. गावाकडे तर एवढी म्हणजे बायां ना मुद्दाम अशा गर्दी करतात आणि? किती वस्तू त्या चोरून नेत होते. न सांग म्हणजे बरेच घेऊन जातात. चालेल ते आपलं वेळ- वेळ झालाय. हो छान वाटलं.